हो, हो, येतोय, येतोय अं किती कॉल झाले तुमचे?
माझे चार राहिले.
होना, हा माझ पण सेम ये. बर चला, आपण आपला विषय घेऊया पहिले पाणी या विषयी बोलू अ पाणी ही सर्वांची अगदी काळाची गरज जगण्यासाठी पाणी अत, अत्यंत आवश्यक वस्तू आहे.
हो, आपल्या शरीरातच पंचाहत्तर टक्के पाणी आहे.
पंच्याहत्तर टक्के पाणीय बरोबर ह. अ तुम्ही काय करता? पाण्यासाठी. म्हणजे पाणी वाचवण्यासाठी काय करता?
अं जेव्हा आम्ही बोर लावतो ना, तर तेव्हा आम्ही फोनवरती अ टायमर लावतो. आम्ही बघून घेतलं, की ईतक्या वेळात टाकी भरते तर मग आम्ही मोबाईल वर टायमर लावून देतो, आणि मग टायमर वाजला की बंद करून देतो. मग थोडीशी कधी कधी भरायची पण राहून जाते तरी पण टायमर लावलेला असतो तेवढ्या वेळात बंद करून देतो.
बरं.
हा, आणि
तुमच्या इकडे असं पाण्याच वगैरे काही प्रॉब्लेम?
हम्म जास्त नाही आता, आता व्हायला लागला. आतापर्यंत तर अजिबात नव्हता.
अच्छा, अच्छा अं कुठे राहता तुम्ही?
हम्म नंतर सांगते.
ओके, ओके, अच्छा, अच्छा हां ह्याच्यावर बोलायचं नाही असय माझ्या तर लक्षात लक्षात नाही आम्ही दोन, चार कॉलमध्ये तर एकमेकींना सांगून दिलं कोण कुठे राहतं?
अं हो मी अमरावतीला राहतो तशी.
हां नाही, नाही मला एक कॉलमध्ये कोणीतरी सांगितलं होतं, ते नाही सांगायचं असतं म्हणे पण, पण त्यात असं बोलण्याच्या नादात कुठं लक्षात राहत आपण आपलं रेग्युलर गप्पा मारण्याच्या हच्यात बोलत राहतो आणि तर ठीक आहे काय हरकत नाही, अ पाणी अं.
तुम्ही कुठून बोलताय?
मी नाशिकहून बोलतेय हा. आणि मी माझं माहेर जिथं होत ना, तिथं पाण्याची खूप हाल होते खूप म्हणजे आम्ही लहान. पण असं सायकलीला मागे, दोन डबे, पुढे दोन बादल्या कॅरियर वर हंडा असं सगळं घेऊन जायचो हे दोन, एक किलोमीटर जायचं मग कुठ तरी, विहीर राहायची मग तिथून ओढून, ओढून ते पाणी काढायचं भरायच परत ते तेला अडकवायचं आणि मग पयी, पायी, पायी प परत आपल्या घरापर्यंत आणायच असं ट्रिप्स करायचो आम्ही म्हणजे, इकडून तिकडे.
ह, ह, ह
अ म्हणजे आम्हाला पाड्यात च अ म्हणजे खूप म्हणजे अस महत्व खूप आहे आणि मा ज्या वडिलांनी स्वतः विहीर खंदायला घेतली होती, थोडी थोडी थोडी. कि विहिर खांंदू त्याच्यात तरी थोडं पाणी लागेल आपल्याला अस
हो का? बापरे.
आता तर भरपूर पाणी आहे. पण लहानपणी आ मी खूप म्हणजे पाण्यासाठी हाल सोसलेले आहेत. हा आणि कसं आहे, आम्ही पाण्याचं इतकं महत्त्व जाणतो ना कि म्हणजे पाण्याच्या एका थेंबामध्ये सायंटिफि कली अ छत्तीस हजार जीव असतात, हे प्रूव झालेलं आहे.
हो का?
हो, तर आपण जेव्हा पाणी वापरतो, तर आपण त्या त्या पाण्यातल्या एवढ्या जीवांचं आपण नाश होतो आपल्यामुळे, हे आमच्या ल क्षात आल्यामुळे आम्ही जितकं कमीत कमी पाणी वापरता येईल, त्या तेवढा प्रयत्न कर
हो का? मी पण मग म्हणजे आठवण ठेवी त्याची. पाणी बरच वाया जातं तसं आमचं, म्हणजे आपण. नळाखाली डायरेक्ट भांडी घासतो, भांडी धुतो स त्रंदा हात धुतो. अस असं करतो इकडे टायमवरच टायमर लावून जरी करत असलो तरी असं
वाया जातं वाया जातं आ आपल्या मनातही खूप आपलं हे असते इच्छा की, आपण खूप कमी पाणी साडलं पाहिजे. पण आता ती कधी कधी ना आपल्याला इतकी सवय होऊन गेली असते, म्हणजे का मावशीला आपण सांगतो, अरे कमी नळ सोड कमी नळ सोड पण ते काही ऐकायचे च्यातच नसतात, त्याचं ते आपलं धो धो धो, पण ज्या दिवशी पण ज्या दिवशी नळाला पाणी येत नाही ना, मला खूप आनंद होतो, कारण की त्या दिवशी नळाला खूप बारीक धार येते, मग त्यांना एकतं भांड्यात पाणी घेऊन भांडे धुवावे लागतात. आणि कपडे धुतांना पण ते असं बादलीने घेऊन घेऊन, त्या दिवशी त्यांना खूप काट टाळ येतो नळ नसतो म्हणून, पण मला आनंद झालेला तो की चला, आज थोडं पाणी वाचलंय बर
अच्छा अच्छा, हम्म हम्म, आमच्या इथं कसंय एक दिवसा आड नळ येतो.
अच्छा
हम्म, त्याच्यामुळे मग ते, पाणी जरा जपूनच वापरावं लागते.
हा हा नाही आमच्या इथं काय आहे, आमच्या इथं बोरिंग आम्ही चार ठिकाणी केलं आमच्या सोसाय त पण पाणीच लागलं नाही, आम्हाला फक्त कॉर्पोरेशनचं पाणी मिळतं. पण आमच्या इथं भरपूर मोठी सोसायटी असल्यामुळे नुसतं कॉर्पो रेशनचं पाणी, एकतर येतं पण खूप कमी वेळ, जातं पण लवकर. त्याच्यामुळे मध्ये मध्ये तर आम्ही खालून पाणी भरून आणायचो, लिफ्टने वरती घेऊन जायचो, म्हणजे इ कडे सासरी आल्यावरही थोडासा पाण्याचा त्रास आहेच आम्हाला, पण अ ठीक आहे चालतं आता, बाकीच्या लोकांना काय काय प्रॉब्लेम असतात, आ पल्याला काही नाही, फक्त खालून वर पाणी आणायचंय. ठीक आहे चालतं असं, असा विचार करून ते हे करतो.
प्रदेशांमध्ये तर भयानक परस्थिती आहे.
हो हो हो, भयानकच आहे अगदी. आणि मी नळ वगैरे सोडतांना म्हणजे हात धुतांना वगैरे अगदी बारीक नळ सोड ते अगदी बारीक.
हो का? मी पण लक्ष ठेवीन नक्कीच.
कोणी असं मोठा नळ सोडला ना, काय माहिती मला आहे ना, असं इतकं असं‌ स्थ व्हायला लागत सर राहऊ नाही शकत मी एक तर दुसरीकडे निघून जाते मला काय माहिती एवढ सवय झालीय अ झालंय तर आणि आ आ तर एवढं बेभरवशाच झालंय आहे पाऊस पाणी पडणं ह पहिले तरी कस सगळं अस व्यवस्थित रुटीन राहायचं की चार महिने पाऊस पडणार चार महिने ऊन चार महिने थंडी तर सगळं व्यवस्थित राहायचं आता कधी कधी असा धोधोधो धो धो धो पडतो की सगळ पाणी वाहून जात जमिनीत मुतच नाही काही
हो
आणि आपल्या काही चुका काही काय बऱ्याच चुक आहे आपलं आता आपण ना कुठंच मातीचं असं उघडं ठेवत आपण म्हणजे जस आपण रोड बनवतो बाजूला पहिले कस बाजूला मातीची अशी जागा राहायची पेवर ब्लॉक वगैरे अस बसवलेलं नाही राहायचं आता काय सगळं पॅक करून देतात कुठेच माती दिसेल असं ठेवत नाही त्याच्यामुळे ते पाणी जमनीत मुरतच नाही सगळं वाहून जात समुद्राला नदीला का इकडे तिकडे मिळून जात आणि मग ते जमिनीत कुठून पाणी येणार आहे आणि आपल्याला कसं मिळणार आहे किती पण बोर लावा काही करा
हो हो उष्णता किती वाढली आहे त्याच्यामुळे उष्णता किती वाढलेली आहे म्हट त्याच्या
हो हो त्याच्यामुळे उष्णता आढली पण आता जे हे रेन हार्वेस्टिंग वगैरे सांगितलंय ना ते ऍक्च्युली कपल्सरी करायला पाहिजे आणि नागरिकांनी सुद्धा त्याच्यावरती अगदी म्हणजे कंपल्सरी प्रत्येक सोसायटीने किंवा ज त मोठा बंगला किंवा जिथं जिथं बस करू शकतो तिथं करायलाच पाहिजे
ह ह आमच्याकडे केलाय
तुमच्याकडे आहे का केलेलं हॅलो हॅलो
हॅलो
हा तुमच्याकडे आहे का रेन हॉर्वेस्टिंगच केलेलं अच्छा म्हणजे सोसायटी आहे का तुमची
नाही स्वतःचं घरच आहे तरी पण केलंय हम् बोर आहे हम्म
आणि हे असं प्रत्येक आणि आहे ना म्हणजे काही ना काही आपल्याकडून जेवढं होतं तेवढं केलंच पाहिजे कारण की खूप परिस्थिती भयानक येणार आहे हिच्या
मग काय तर
हम्म नंतर आता जे हे आपण ह वापरतो अ काही पण यूज अँड थ्रो त्याच्यामुळे किती कचरा पोल्युशन होत लोक म्हणतात मग ते प्लेट्स धुवायला हे धुवायला पाणी लागतं तिथं पाणी वाया जातं नइं का अरे पण ते पाणी गेलं तरी ते मुर्त किंवा कुठ जात परत त्याच काहीतरी रिसायकलिंग होत
हम
पण हे युज अड थ्रोच्या वस्तूचं विघटनच होत नाही तर त्याचं किती पॉोल्युशन होतं ते
आणि सगळे नल्यात जातात आणि ते गटार मुळे सगळे इकडे तिकडे फिरतात त्याच्यातून मग डबके साचतात त्याच्यात मच्छर रोग राई
आता ते हो नाही आता हे सगळे जे विषय आहेत ना हे छोटे छोटे सगळे विषय आता स्कूलमध्ये लहानपणीच जे नर्सरी तर नाही पण फस्ट पासून वगैरे ना हे सगळे विषय अँड करायला पाहिजे एखादा सब्जेक्ट थोडा मी शिकवलाना तर चालेल पण या जागतिक गरजेच्या वस्तू आहेत ना जस जागतिक ् वापरलं नाही पाहिजे पाण्याची बचत अशा अशा प्रकारे केली जाऊ शकते आणि मुलांनी जरी ते आईवडिलांना सांगून अ कराइव करायला पाहिजे किंवा त्याच्यावरती कायतरी प्रायजएस ठेवायला पाहिजे स्कूल मध्ये की याने च्या घरी असं अस करू केलं त्याच्यामुळे एवढं पाणी वाचलं किंवा प्लास्टिकचा वापर सोडला असं जे काही आहे ना अशा छोट्या छोट्या
प्रोत्साहनात्मक योजना हम्म
हम
बरोबर आहे
नाही काही काही विषय असे असतात जे आपल्याला लाईफ मध्ये कधी उपयोगी पण पडत नाही असं ते शिकवत बसत तात शाळेत
काही गरज नसती अन् ते कधीच कधीच मरेपर्यंत उपयोग होत त्या विषयांचं हम
हे सगळं सगळं आपण आपणच करायला पाहिजे ऍक्च्युली पण आपण असं बोलून मोकळं होतं असं होऊन जात आपल्याला असं वाटत कोणीतरी येईल तो करेल आपण वाट बघत बसतो हम्म आपण सुरुवात केली पाहिजे याच्यासाठी खरं
हा
हम्म
काइं काइं ठिकाणी तर कसंय बिनाकामाचं म्हणजे काही नाही एक मजा म्हणून नुसतं पाणी भरपूर होत द्यायच म्हणजे काही काही लोक कायतात बाबा आठ दिवसापासून पाणी भरलेलंय चला ओतून तुदिऊ आणि नवीन पाणी भरू असं करतात
ह ह नाही ते ओतून दिलं तर ठीक आहे पण मग ते तुम्ही दुस म्हणजे बाहेर वापरण्यासाठी बादल्या भरून ठेवा असं करू शकता ना झाडांना टाका किंवा तुम्हाला संडाचा बाथरूम धुवायचा आहे तर मग त्याच्यासाठी ते उपयोगात आणून घ्या असं करता येतं कपडे धुवायला वापरता येत
हो हो
फेकून कशाला जायचं
फेकून देतात काही काही लोक काही काही लोक विचार विचार करण्याची पद्धती आहे हम्म
आज नळाला कि ते आता कालचं ते पाणी आज टाक देतात असे पण लोक आहेत ते मात्र खूपच विचित्र वाटते
हो ख
तस तर पाण्याच म्हणजे पाणी असं आहे की ते खराबच होत नाही
ह खराबच होत नाही आता आपण जे पाणी वापरल ते साठवलेलंच आहे ना तर ते आप आपल्या घरात साठवलं काय आणि ते तिकडे बाहेरून साठवून आपल्या नळ्याातून आलं काय एकच होतं
हम्म
पण आता एवढं कोणी लक्षात द घेत नाही देत नाही आता ते शॉवर आणि ते आल्यामुळे अ किंवा नुसती मजा करायची याच्यामुळे लोक नुसती नासाडी प्रत
हो ना आता त्या लग्नात पण काय हळद लागली की बापरे पाण्याचे शॉवर. मंडपात पाण्याचे शॉवर लावतात आणि त्याच्या खाली डान्स आणि किती पाणी वाया जातेय.
किती पाणी तेच तेच जेव्हा दुष्काळ पडतो ना तेव्हा सगळं आठवतं मग लोक लकांना मग तेवढ्या पुरतं तेवढं आठवतं परत सगळे मागचे पाडे पंचावन्न असं होतं.
पण तेव्हा मग उपयोग नाही ना त्याचा.
उपयोग नाही तेच ना तेच उपयोगच आता मागे किती पाणीसाठी ते कृत्रिम ढग तयार केले होते. त्याच्याने पाऊस पाडता येतो का ते बघायचं हे ते असं मग करा पण ते जरी केलं तरी जो ओरिजिनल पाऊस किंवा त्याचे जे गुणधर्म आहेत ते कृत्रिम ढगातून पाऊस पडल्यावर थोडीच मिळणार आहे.